हॅलो. हॅलो. हा गुड आफ्टरनून काय करताये. हॅलो हॅलो.
हा कस आहे?
मी मस्त तुम्ही कशा आहात? आवाज येतोय का? हॅलो हॅलो आवाज येतोय का? हा आवाज येते कस आहे. मी मस्त आहे. तुम्ही कश आहात? माजा आहे हा अच्छा.
ह. मी पण मजे आहेत काल मी ऑनलाइन शॉपिंग करत होते! म्हणून आठवण की आजकाल लोक ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंग बद्दल
बद्दल खूप बोलतात. हो खूप सुरु आहे खूप! दोन्ही ही मग तुम्हाला कुठ कुठली शॉपिंग करायला आवडते?
हा.
ऑनलाईन की ऑफलाईन?
अ ऑनलाईन अ येते म्हने, ती बरोबर मला दोन्ही प्रकार
प्रकारच्या खरेदीच्या अ वेगवेल फायदे वाटलात. अच्छा ऑनलाइन बद्दल काय वाटतं तुम्हाला?
अ हो मला ऑनलाईन शॉपिंग खूप सोचिती वाटले घर असला, मोबाईल अ लव लवरून वस्तू निवडता येत
निवडता येतात. हा, हो ना.
अ आणि उन्हाळा किंवा उन्हाळाता किंवा पावसा बाहेर जाण्या जाण्याची गरज नाही पडत.
हो सगळं घरी बसूनच येतं ना आपल्याला उन्हात पावसात बाहेर जायची गरज पडत नाही, जे ऑनलाईन मागवते सगळं घरीच येतं.
अ आणि शिवाय आणि वे वेबसाईट
वेबसाईट
स सवलती मिलात कधी कधी दुकानाचो कमी कि ती वस्तू मिळतात. आणि विविध ब्रांडची तुलना पण करतात, येथे ग्राहकचे रिच
रिव्ह्यू वाचून निय घे घेता येतो, हो
मी मागच्या माणीत एक साडी ऑनलाईन मागवली होती, ती खूप सुंदर निघ
सुंदर निघाली. ह्या काही गोष्टी निघतात छान ऑनलाईनच्या पण, असं नाही की सगळ्याच खराब निघतात ऑनलाईनच्या पण खू छान गोष्टी अश्या असतात की निघतात?
कधी कधी अ फोटोमध्ये एक आणि प्रत्यक्ष अ दुसरी तिची वस्तू येते. असा अनुभव मला पण एक एकदा आला हो अ रंग वेगळा निघाला.
हा माझं पण रिसेंटलीच आता मी दोन साड्या मागवल्या होत्या, असं फोटोमध्ये बघताना तर खूप डार्क वाटत होती. नंतर हातात आली तेव्हा खूप फेंट वाटायला लागली ती साडी.
हो बराबर अ मला- मला ऑन ऑनलाइन शॉपिंग जास्त आवडेते वस्तू हातात घेऊन पाहता येत
येते. हो ऑनलाईन ऑनलाईन नाही, ऑफलाईन मध्ये आपण नाय का वस्तू हातात घेऊन बघू शकतो. तिथे स्वतः जाऊन अंगावरती घालून वगैरे बघू शकतो, त्याचा कपडा कसा आहे, कलर कसा आहे, टेक्चर कसा आहे सगळ्या गोष्टी चेक करून घेऊन शकतात. ऑनलाईन मध्ये
ये
ऑनलाईन मध्ये तसं करता येत नाही ना.
हॅलो! हा मी म्हणजे अ महिलाचे एक अ एक असो अनुभव मला पण एकदा होत आणि म्हलून पण ऑनलाईन शॉपिंग जास्त आवडेत बसून ह
हातात घेऊन पाहता येते. हो
विशेष कपडे खरेदी करता ट्रायल घेता येते.
हा
साईज रंग कपड्याची खात्री होते. आणि दुकानदारा अ थेट बोलून माहिती मिळते.
हा ऑफलाईन मध्ये आपण डायरेक्ट समोर बोलू शकतो. किंमत कमी जास्त करू शकतो ना त्याची. बार्गनिंग वगैरे करू शकतो.
बरोबर आहे‌. आणि ऑनलाईन मध्ये भाव कार्याची सस्ती नस
सधी नसते. ह
संधीच नसते. ते आपण जे किंमत सांगल त्या किमतीत घ्याव लागतं आपल्याला.
अ वेळेची बचत मात्र ऑनलाइन मध्ये होते.
हो.
अ ऑफिस घर आणि मुलाच्या जबाबदारी याचे मुले बाजारात जाण्याचा वेळ मिळत नाही.
हो.
ह म्हणजे म्हणे रोजाच्या गरजेच्या वस्तू ऑनलाईन घे सोयची आहे.
हो ना.
आणि सणा सुधची खरेदी ऑफलाईन केली.
केली
तर मजा.
तर मजा येते.
अं बाजारातीत वातावरण सजावट आणि गर्दी छान वाटते.
हो. गेल्यानंतर थोडस ते माहोल वेगळाच असत ना. बाजारात जाऊन ते खुशी वेगळीच असते की. बाजारात जाऊन आपण स्वतः कपडे आ निवडतोय. हाताने तेला त्याला स्पर्श करून बघतोय. कलर वगैरे बघून अंगात घालून वगैरे घेतो. तर ती खुशी वेगळीच असते. बरोबर आहे. ऑनलाईन मध्ये डिलिव्हरी साठी वाट पहावी प लागते. पण ऑफलाईन मध्ये वस्तू लगेच मिलते. हा.
काही वेळा ऑनलाईन पार्सल उशिरा येते. किंवा चुकीच्या
कीच्या माल येते. हो चुकीच येतो ना. खूप मिस्टेक येतात. डिफॉल्ट पीस येतात त्याच्यात. फाटलेले कलर वालं हे ते येतात खूप सारे त्याच्यात.
त्यासाठी रिटर्न प्रक्रिया करावी लागते. जरी तो सोप असली तरी
वेळ लागतो. वेळ लागतो. टाइम खूप जातो त्याच्यात ऑनलाईन मध्ये. हो आजकाल किराणा सामानही ऑनलाईन मागवतात. खूप खूप
आजकाल अ किराणा किराणाना सामान कॉस्मेटिक सब ऑनलाइन मागवतात.
सगळं ऑनलाईनच आहे ना. आपण एक मोबाईल वरती एक हे केलं की आपल्या दारात येतात सगळं. कुठे जायची गरज नाही काही नाही.
बरोबर आहे. म्हणजे शेजारीण वा बाई तर दर आठवड्या ऑनलाईन किराणा मागवतेत तंत्र मुले जीवन खूप सोपे झाले आहे.
हो.
फक्त विश्वास व वश्वासही वेबसाईट वचून खरेदी ह आणि ऑफलाईन पेमेंट कर सुरक्षितेची काळजी
खऱ्या्याला हवी. हॅलो.
आवाज येते हा हा हा. ऑनलाईन खरेदीची बिल घेणे महत्वाचे आहे आणि त्यामुळे वस्तू बदल्याची अ असल्या सोपे जात
आपण मोबाईलवर बसून लगेच एक्सचेंज करू शकतो रिटर्न करू शकतो.
बरोबर आहे ऑफलाईन मध्ये नाही का तुला काय वाढत भविष्यात ऑनलाईन शॉपिंग जास्त वाढेल का वाढल खूप खूप ऑफलाईन राहिलच. नाही याची गॅरंटीच नाही का ऑनलाईनच आता सध्या लोकांना काय आता पहिलं कस आपण ड्रेस वगैरे घ्यायचे जाच्या आता लोकां तसं नाही फोटोशूट पुरते ड्रेस घेतात लोक त्यामुळे ऑनलाईन ला जास्त प्रिफर करतायत. लोक ऑनलाईन घ्यायचे दोन चार वेळेस फोटो वगैरे काढल्या घातलं झालं काम त्याचं टाकून द्यायच परत. असं झालेलं आहे आता.
बरोबर आहे मी तेच मले
अरच प्रमाण वाढलं ना आता म्हणजे वेळ वा तर ऑनलाईन आणि वत तपची अस तर ऑफलाईन जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल तर ऑफलाइन घ्या. आणि जर तुमच्याकडे टाईम नसेल टाईम वाचवायचा असेल तर ऑनलाईनला जा तुम्ही.
हो ना मला पण खूप आवडत आहे खर स सगळ्या ऑला शॉ मु गावात राह. क मोठ्या शहरामधील वस्तू मिलू
हो लागलेला आहे. हो हो खूपच म्हणजे हे झालंय आता.
अ पूर्वी एखादी खास वस्तू ध्यानची असेल तर शहरात ्या लागेचे आता मोबाईलवर काही मिनटात ऑर्डर करतात.
करता ह य ते मग काय तर तुम्ही कसं करता ऑनलाईन जास्त म्हणजे ऑफलाईन करता की शॉपिंग ऑनलाईनच करता.
हम् म को दोनो प्रकार क करते ह मतलब ऑफलाइन भी आणि ऑनलाईन बी करते मी त ऑनलाईन बी करते आणि ऑफलाईन
इलेक्ट्रिशियन म्हणजे वस्तू वगैरे कधी कुठल्या सर हे ते ना अशा गोष्टी मागवल्यात का ऑनलाईन.
को ऑफला ऑफर आते को ज ज बडा ऑफर आत. त ऑफ ऑनलाईन शॉपिंग करते. बडा बडाॉ कोपण शॉपिंग म अच्छा ऑफर दिवा ऑफर स समर सेल.
अच्छा. भविष्यातत ऑनलाईन शॉपिंग जास्त वाढेल. ऑनलाईनचा शिवाय पर्यायच राहणार नाही आता
चला मला खूप आवडती पुन्हा भेट भेटू आणि नवीन
विष ग् मार नवीन नवीन विषयावरती बोलत आपण नंतर चला बाय, बाय, हो.